हॅलो?
हा, काय करायल्यास?
काही नाही, बसलोय बघ, आवरा आवरा लागलोय.
हा हा, कॉलेज तेन?
कॉलेजला जस्टच जाऊन आल्या, आता जरा चहा वगैरे घेतला. फ्रेश झाले, तोवर तुझा कॉल आला.
हा हा.
हा, तू काय करायला लागल्यास?
मी पण काय, आवरायचं तेन हेच की.
हा हा, मॅरीड हाइत?
नाही नाही, अनमॅरिडच आहे. नाही.
अच्छा अच्छा, हम्म!
कॉलेज कितीवीला हाईस तू?
माझं एम. एस. सी सेकंड इयरला आहे मी, आता.
हा हा, कशातून?
अ माझं कॉम्प्युटर सायन्स मधून आहे की.
हम् हम, म्हणजे वैष्णवीची मैत्रिणीच आहेस काय?
होय, वैष्णवीची माैत्रीणच हाय.
हा हा, माझ पण सेकंड इयरच हाय, एम. एस. सी. च
होय, तू कुठं करतीस.
मी सांगलीला हाय.
सांगलीला कोणत्या कॉलेजला?
अ कस्तुरबाई वालचंदला.
तिगड हाईस होय.
हम्म, बायोटेक्नॉलॉजी.
बायोटेक्नॉलॉजी हाय व्हय?
हम्म.
हम्म हम्म. होय, युनिव्हर्सिटीलाच की कोल्हापुर.
हम्, हम्म, कुठल्या गावची आहेस तू मगं?
मी इचलकरंजीची आहे. आता मला दिलेलं गावं आहे ते, म्हणजे माझं आहे ते कुरुंदवाड नरसिंहवाडी.
तू मॅरिड आहेसं?
हो, मी मॅरिड आहे.
हा हा, मग कशी येऊन जाऊनं करतेसं तिकडून?
हो, येऊन जाऊनचं करते, पण आता कसं ते आखाड पळायला ते म्हणजे आता जस्ट ना सेव्हन मं झालेत ना मॅरीड मग, दया मंग. ते कसं पहिला आखाड आहे मग ते आखाड पाळण्यासाठी आणल्या आहेत. त्यामु कसं आता इथून इच्छलं प जथून नियोंजन करते पण डेली मी परणवाळ परणवाड मधून येऊन जाऊन करते
मगं होतयं का. गं त्रास होत. असेल कि.
अ नाही थोडा होतोयं खरं ऍडजस्ट करायचं शिकायचंय म्हणल्यावर
होय आता काय लास्ट इयर आहे त्यामुळे चालतयं.
लास्ट इयर. म्हणतात ना प थोडयचं
हम्म, नाहीतर मग आता उगचं सोडलं कि ते मध्येच तेवढं राहतयं.
ग मग त्या की सांग
हो.
कंटिन्य केलें शिक्षणा परमिशन दि घरी घरात वे मनामुळे क घ दिलं परमिशन तर पूर्ण करून टाकायचं.
हो उगच नंतर ना अभ्यास वगैरे होत. नाही. आताचं झालेलं. केलेलं बरं आहे. जॉब. करायला मिळो वा ना मिळो खरचं शिकून तरी तयार असते.
स्वतःच्या बाहेरू रायचंय मला बाकी सेकंड ईयर झालं म्हणजे. ते झालं की मला जॉब साठी अप्लाय करायचं.
हम्म, हम्म,
हॅलो!
तेचं कि मगं माझं हॅलो!
हा, मंग तुझं काय मग तू काय करणार पुढं.
पण त्याचं आहे. पुढं जॉब बघायचा.
हा बायोटेक्नॉलॉजीला तुला पूर्ण. होय आता ठेवतं नायतं.
तेचं कि आता म्हणजे अजून काही तसं बघितले नाही. आहेत. पण या आल्यात नाही. ते मग चांगलं आलं तर दाखवूया म्हणतातं.
हो आलं तर दाखवून घ्यायचं काय एवढं लगेच कोण चला म्हणतं. नाही तर नाही गं होय आमचं पण जरा चांगलं होतं. विथ अरेंज. हा हा चालेलं हा चालेलं.
ऐकतं थांब हा हा बोल बोल.
हम्म मला वि तार विजय
होय छान आहे कि मंग.
हा हा
कास्ट कास्ट मधले ते नाहीत.
होय होय कास्ट मधलेच आहेत त्यामुळं. हा घरची पण करून दिलीत. ह आ आता कसं म्हणजे आम्ही एवढं म्हणजे वर्ष भे. रिलेशन शिकला आमच्या सहा महिन्यान च आमचं लग्न झालंय. त्यामुळे कस त्याला अरेंज मॅरेज म्हणतो आम्ही. असंच लव्ह मॅरेज नाही कि बाबा चार पाच वर्ष आपण रिलेशनशिप मध्ये आहे आणि लग्न झाले असण आ. सारेंज अरेंज करतातजे कोणत ठरवल्या सारखंच पण.
हम् पण बरं आहे नाही खरं असं तुला सगळ तुझ्या पार्टनर बरोबर तर सगळं कळालं. कसे आहेत? काय आहेत आधीच.
आधीच सगळं माहीित झालेलं. आणि सहा सात महिन्यात मी सगळे जाणूनच घेतलेले ना, त्याशिय मी थोडं ज पाऊल. कसं टांगणार म्हणजे शेवटी ते लग्न नाही नाही तर प म्हणजे काय खेळ नाही तो.
होय होय.
आणि ते लगेच पण करून आपणच स्वतःच्या पायावर डबळ मारून घेऊ ना क म्हणजे.. सगळी व्यवस्थित माहिती करून घेऊन. मग त्यात पाऊलला बर असतो हम् हम्.
अपेक्षा एके काय तर.
होय आता काय नाही ते काही निघायला लागले.
होय छान झालं मग.
हो थँक यू हम्म. आणि काही जेवण वगैरे करतेच कण नाहीस.
होय करते बघ रूमरच असते नाही म्हणजे माझ्या भावाला पण इकडेच ऍडमिशन भेटते.
तू हॉस्टेल राहतेस.
होय रूमवरर राहते.
तुझं का कुठलं?
माझं टाकवडे.
टाकवडे मग आबडून नाही करत का तू..
नाही करत.
हा मग रूम वरच राहतीस होय.
होय रूमवरच असते कसं कॉलेजचं टायमिंग कसं पण असतंय.
हा हा हा हा
आणि भावाचं पण लवकर असते नाही कॉलेज मग उग त्रास पण होतोय.
हा मग तुम्ही दोघं राहताय का.
होय रूम व दोघं राहतंय.
हा मग वालचाल ते विश्राम विश्राम बागेकडत. तिकडं मग तेवढा ना म्हणजे त्या एरियात आहेत तर काय ग रूम व्यवस्थित.
होय होय आहेत म्हणजे माझे कसे गावातलेच इथं राहतात ग मग त्यांचीच रूम आहे ना.
हा हा मग चालतेय. कारण की विश्राम बाग येत असं म्हणजे भरपूर राहतय ना कधी विश्राम.
नाही इथं माझ माझी रूम स्टँड जवळ आहे ग मग लगेच बस पण असतय ना. मिर्जाची बस पकडली की डरेक्. विश्रामबागलाच थांबवते मग त्यांचं तिथून कॉलेजच आहे जवळ.
थांबवत्यात होय बस.
हा बस थांबवतात कि.
हा मग दऱ्याने बसनं जायलाचं लागते. म्हण तुला,
होय थोडं जायलाच लागते. म आता काय करायचं म्हणजे तर मुलगा मुलगीला कोण अस दिना झालत गं रूम ते
हम्म हम्म होय.
मग इथं आमचे मग ओळखीने निघले. इथं रूम पण,
हा
असूदे म्हंटलं मग,
होय. चालायचं तेवढं
हम्म,
हम्म.
मग तुझ्या घरी कोण कोण असते?
अ म्हणजे सासरी की माहेरी?
दोन्हीकड पण
अ माहेरी बघ मम्मी पप्पा आणि आम्ही तिघी बहीण आहे. त्यात माझं एक लग्न झालंय. दोन नंबरच्या बहिणीच पण लग्न झालंय आणि तीन नंबरची बहिण आ ता शिकत आहे दोन नंबरची बहीण पण नर्सिंग चालू आहे तिचं. अ हा, आणि माया सासरी माझ्या मी अन मिस स्टर, दीर आणि सासु सासरे.
मग तरी मोठी आहे. की फॅमिली तुमची दोन्हीकड पण
हो तिकड अजून आता सासरी दोन सख्खे चुलत सासरे एकत्रच आहे ना आम्ही त्यामुळं, मोठी आहे फॅमिली आमची. होय होय. इकडं मम्मीची सांगितली तुला ती पहिली आणि ही आहे ती आता सासरी इकडची म्हणजे दीर अ सासु, सासरे मी मिस टर अ सखे चुलत दीर अ नणंद अ ते एक सासू, सासरे सख्खे चुलत असं फॅमिली आहे आमची.
मग सगळे एकत्र राहतात तिथं.
नाही फक्तच साईडला राहतात ते आमच्या खरं असं एकत्र असं. असं वेगवेेगळं असं नाही.
सगळं वेगळं क सगळ कार्यक्रम ते सगळे एक
एकत्रच होय होय एकत्रच असत्यात आमचे. हम्म
चांगल आहे मग.
तुमच्या घरी कोण कोण
माझ्या घरी मम्मी, पप्पा, आजा, आजी आणि माझा भाऊ आणि मी आणि काका तेन पण आहेत काकांना पण तीन मुलीच आहेत. ते पण अस असच आहे. आमच सगळ कार्यक्रम त्यांनी एकत्र असते फक्त राहायला तेवढं बाजू
बाजूला हम्म.
म्हणजे कसं एकत्र असल्यावर कसं स्वयं पाकला तेन पण त्रास होतय. त्यामुळे नुसत बाजूला असलेल चांगल आहे.
होय. तिकडंन नाहीतरी इथ पसंत पडत नाही तिथं पसंत पडत नाही.
होय. उगाच ते मतभेद होण्यापेक्षा बाजूला हून चांगलं असं राहिलेलं बरं आहे.
होय. मग बायोटेक्नॉलॉजी मध्ये नेमकं काय शिकवत्यात.
आम्हाला कसं रिसर्च ओर ओरिएंटेड असते म्हणजे आपलं व्हॅक्सिन वगैरे पण तयार होतात ना?
हा.
मग त्याचं सगळं टेस्टिंग वगैरे त्याच्याबद्दल प्रॅक्टिकलस तेन असतात.
अच्छा मग ते जॉब लागल्यावर, कुठ लागणार?
जॉब काय आपण फार्मा कंपनीत करू शकतोय, हा. फार्मा कंपनीत किंवा फूड फूडच्या कंपनीत.
अगं ते हा असाय वय.
हम्
जागा वगैरे भेडत्यात तुला तिथ म्हणजे जागा असल्यात, म्हणजे अ कॉलेज कडून कॅम्पस येतोय का नाही तुमच्यासाठी.
कॉलेज कडून येतय तंस पण एवढे काय लई येत नाहीत. एक दोनच येत्यात, आ ह्याच्यासारखंच की आपलं युनिव्हर्सिटी सारखंच.
युनिव्हर्सिटी सारखंच वय.
हम्म एवढा असं काय येत्यात असं काय म्हणाय च नाही आपणच शोधलेलं चांगला आहे.
होय, मग तुम्हाला आता ते रिसर्च वगैरे स्वतःला करावं लागत असेल नाही का? प्रत
होय. होय कराय लागतय की आता आहेत बघ गेल्या वर्षी म्हणजे थर्ड इयर ला पण आम्हाला प्रोजेक्ट होता. आता ह्या वर्षी पण आणि प्रोजेक्ट आहे.
अच्छा मग तू अभ्यास कधी करतीस.
अभ्यास असते की संध्याकाळी वेळ असतोय सकाळी आणि कॉलेज अकराला असतंय मग सकाळी पण होतय अभ्यास थोड. आणि एकीदा प्रॅक्टिकल नसेल तर पण लवकर सुटते ना कॉलेज. मग इथून किती लांब इथून काय रूम लई लांब पण नाही त्यामुळ चालतय.
मी तुला दोन मिनिटात कॉल करते थांम.
हा.
हा.